हॅलो येतो का आवाज.
हम्म राहिला काय करूराहीली.
काय नाही बागातून आले आत्ताच.
काय करायलाती बागात. हो.
काकडी बघायला गेले होते काकडी.
कशी काय.
ड्रिचिंग चालू होती ना.
कस जेवचीिंकली
काकडीची ड्रेसिंग केली आहे तीच बघायला गेले होते आता.
कशा क म्हणजे काय काय कशाची गेली असल
एकोनाइस एकोनाइस झुमिक
हम्म.
आणि बुरशी नाशिक घेतलं जात.
खालून म्हणजे असं काकडी चांगली राहिली का.
हम्म छान होऊ राहिली आहे आता ड्रेशिंग केलीय एक अर्ध झाड होऔ समय हा
विल्पडली
वेल सोडू राहिलय आता
हम् हम्म.
म्हणजे अजून सोडले नाहीय पहिली स्ट्रिचिंग ये पण मग चांगली होऊ राहिली.
हम्म हम् हम् बागाची तारी कस काय.
बागाची काडी पण चांगली ये. या वेळेस काडी चांगलीची बागाची पाऊस पाऊसने भेटला ऊन होत ना चांगलं.
हम्.
मागच्या वेळेस जास्त पाऊस होता त्याच्यामुग काडी नव्हती होईल चांगली. आता चांगली झाली हम्म.
ह बागत कशी काय साखळी लागवी त्या
होती चांगली मग लावतो.
बाग येतो का मग चांगला.
हो बाघा येतो चांगला.
हम्म हम्.
हम्म.
अजून बा हम् अजून काय चालल.
अजून काय नाही टॉमॅटो लावलेय.
कष्ट.
टोमॅटो पण चांगलाय आत्ताच लावलं एक ट्रिचिंग झाली आता दुसरी करायची.
डम्पिंग नाही झाली झाडं.
नाही काहीच नाही.
नाही ना हम्म तब्येत कशा काय सगळ्यांच्या.
बरी आहे आता सर्दी खोक ला झाला होता आता बरी आहे.
हम्म.
हम्म.
ह बऊची.
त्याची पण चांगली आहे.
हम् तुम्हाला कधी जाईच.
उद्या.
आता. हम्मं हम्म.
उद्याल येतील ती.
उद्याला काय?
जस जसा वेळ भेटेल तस येतील मग तीनच्या नंतर निघू.
हं हं आणि घराच्या जवळपास काय आहे का?
काय?
म्हणजे असं की रिसॉर्ट वगैरे का आहे का?
आहे ना.
काये?
रिझॉर्ट आहे ना.
हम्म हम्म.
हम्म. मस्त आहे रस्त्याची ते नाही का हा याचं मंदिर आहे.
अ
शंकराचं मंदिर आहे. त्याच्या थोडं मागेला क त्या साहितने लई मोठा. हम्म. दोन तीन वेळेस बघितल नाही आम्ही नाही गेलो. नाही गेलो आम्ही अजून.
ह् हम.
पाहिले एखाद्या वेळेस म्हणून पाहिल मी. केलं होत जाऊन हम्म.
हम्म जायच झाल का?
हम्म.
बाकीचे काय
फुल वगैरे मस्ते सर्व.
बाकीचे काय करते.
बाकीच काय नाही आताच आले ड्रेचिंग करून.
हा.
जेवण झाले.
हा.
जेवण भरपूर वेळ झालाय तेव्हाच झालंय आता बसले.
काका आज प्लि
सर
स
हम्म.
विकत आणली त का घरचे.
विकत आणली होती.
हम हम.
विकत आणली होती.
कोण गेलं होतं.
आप्पा गेल्या होते वाटत मग आप्पा घेऊन आले.
हम्म हम्म
ऊन बघ ना किती पडलाय पाऊस गेलाय बंद होऊन आणि
हेथ चीन मध्ये बघितलं का पावसाच्या पुराव मध्ये ते अ स्नेक कसे वाहून आले. नऊशे
हा पाहिले.
कि नऊशे साहापे डायरेक्ट म्हणजे पाळलेले होते. आणि तेे डायरेक्ट पुराच्या पाण्यात फुटलं डायरेक्ट डायरेक्ट साफण एका मागे कशी वाात होते पहिले का
पाहिले पाहिले.
काही कोब होते विषारी एकदम.
हा मग कडून आ ते नेमके
अगं पाळल म्हणजे असं हे असल ना स्नेक. स उद्याना असल ना तिथ.
ह
मग पुर आला डायरेक्ट ते फुटलो डायरेक्ट सगळे त्याचे वाहून आले.
हां मग.
हम्म चालले पकडायचे कामं.
ब ह अ प हात लागत
मग.
हम् हम.
होय.
लय मोठा मोठाली पायली मै
हम.
लय मोठ पाहिली मी.
हम डायरेक्ट असे मोठे कोब्रा हाय ना.
हम्म.
हम्
वेग मजचीि वेगळे चित्र फु वेगवेगळे
कायले विषारी याकाळच्या तेवत आहे ते
हा ना.
त्या दिवशी त्या निघाला होताना.
कुठे.
वीड घरपुड.
कधी.
मी नाही का मागच्या वेळेस पाचेच दिवस आले होते तवा्हा तवा्हा.
कोणता होता.
नाग होता म्हणते
हा ना मग मारला होता का नाही.
मारला वाता चोट वात पिल्ल अ बाईनी
हा का.
हम्. मारला छोटा होता आणि असा त्याच्यावरती हे होत.
हम.
पहिला आमी ना. मारल्यावर पाहिला आम्ही.
ह ह.
लईच वास येऊन राहिला खराब हाय नं कच्चे ठेवल्या असते विकल्या असते ते परवडलं असत.
काय.
आंबे.
का बरं काय झाल.
अजून लय असं म्हणजे काही खराब होऊन गेले.
ह हम्
झाले.
हां.
चेस जायच्या वेळेस मी उतरून गेले होते.
रिकामा ऑडिओ
आता आली तर पिकली. त्यांच्या कधीले पाच सहा. ते म्हणते तू आल्यावरच आणायचे ना म्हटलं जा घेऊन आता मम्मीने... दिले बर तिला वाटलं खातील.
तेन जेवण केली का?
हा मग नाही काल नाही इथनी केलं अगत्यांना जायचं होतं ओ झरला हाय नं.. स्वाध्यायाचं हे होत ना कार्यक्रम. मग गेले होते.
हम् हम.
हम्म. स्वाध्याय चा कार्यक्रम होता मग तिकडे गेले.
हो.
तिकडून उशीरच झाला होता यायला नऊ साडे नऊ वाजले होते.
ह.
मग जेवण केलं.. आज तर साडेचार लाच उठले होते धनं भरायला.
रिकामा ऑडिओ म्हज..
आता अ म आप आपपायनी डाबत माळ्यातच नेऊन दिला मग माळ्यातच जेवण केलं.. आणि मग धन भरून झाले आता मग अशी नेम का आम्ही काल तांबाट्या लावल्या. तर तांबाटायचा पासचा बधयचा पेपरच उडून गेला वाटतं
आर व्वा..
तिकडं जाणार होते. मंग काय दणदन ग एक एक जाम वाढतच राहत निस्त.
तु का आला आली तु जायचं नं!
मी काल आता मला मग् मण आज मी म्हटले ते आज म नेऊनघाला.. ती सहा वाजता लागणार आहे ना! मग म्हणलं आज नेऊ घाललं तर त्यांना काल सनू घातलं मम्मी म्हणा अरे उ ते नेऊन घालायचं ना मग म्हण मी म्हणले त ते कुठं ऐकत्यात?
हमं. रिकामा ऑडिओ
रात्री म्हणते मम्मी नाही तू नाही नसत नेऊ घातल तुला ते परवडलं असत म्हणते..
का बरं? रिकामा ऑडिओ
कर मत नसली एकटेच. कररमत नसेल मग पैसा काही प के लवकर नाही तर मी हसले आल मग चारचाार लावला तरी उठती नाही. घरोघरं झाडून काढले. चहा अंगुळ पांगूळ केले मग गेले.
हम्.
आता ते पेपर परत हे करायचे. नाही तर परत तांबाटीच अटक धर. त्यांनीच केला.
हम् हम्.
अ अ.
रिकामा ऑडिओ घरात रा झाली.
हम्म बरं झाडून काढले. हम्म.
मग भारी.
हम्म.
मंत भारत म.
हा.
जास्त काम म्हत.
हम्म तेच ना.
कतानच नाही तुम्हाला.
हम्म पाणच नाही आता ख रे कोण नव्हतं म्हणून केलं.
हम्म.
मत कच. बर मग चलात.